हा यालगलं
हा हा
काय करालाय?
काय नाही बघा स्वयंपाकाची तयारी करायच आता
हा हा
तुम्ही
आम्ही पण स्वयंपाकाची तयारी
हा हा हो हो झाला की तुमचा
हो
हा हा
झाला आणि काय चाललंय
काय नाही बघा निवांत तुमचं
हो काय क्लासेस वगैरे घेता काय तुम्ही
नाही हाऊस वाईफच आहे मी
हम् ह दुसरं काय वेगळं काय करत नाही
ना घरातलंच कामा व्हायला एवढा वेळ जातोय की काय करायलाच मिळत नाही दुसरं
हो फॅमिली फॅमिली मोठी एक आहे तुमची
हो हो फॅमिली मोठे आहे त्यामुळ
हा
तुम्ही तुम्ही काही करता का वेगळं
हो
काय करता
बॅगा वगैरे शिवते मी
हो हो
आणि ब्लाऊज शिवते पर्स डिझाईनच वगैरे ब्लाऊजचं डिझाईन वगैरे शिवते त्यामुळे वेळ जातोय
हो चांगलंय आहे की मग
हा ह
गिरायक भरपूर असेल
हो आसतय कीरे
हहा
तर मग त्या आता बाजारात कसं बॅगा वगैरे टिकाऊ मिळत नाहीत ना आमच्याकडे कसं टिकावू एक वेळी डिझाईन साधी असेल, पण बॅगा अशा टिकाव असतात आमच्याकडे.
हा हा.
त्यामुळं कसं गिरयाक एकदा बघितलं अन त्यांना वाटली खात्री की यांच्याकडच्या बॅगा आपल्याकड टिकतात बाहेर विकत घेतलेल्या पेक्षा. भरपूर टिकतात बॅगा. अशी खात्री पटल्यामुळ क नाही भरपूर गिरायक येतंय.
हम्म हम्म. चांगलाय की मग.
हां. वेळ पण जातोय आपलं घर बसल्या काही तर कमाई. सगळंच होतय ना.
होय तेच की.
हम्म.
बाईला स्वतःला पैसे मिळाले लय महत्वाचे आजकालच्या कालच्या ह्याच्यामध्ये.
होय.
त्यामुळ तुमं चांगलाय.
हा.
आम्हीपण पण करायच करायचं म्हणतोय खरं काय वेळेच भेटत नाही त्यामुळे काही जमलंच नाही आम्हाला.
आ हा. वेळ काढायचा तसाच.
हम्म, काढायचा की.
हम्म, कस असतय काढल्याशिवाय मिळत नाही वेळ. कोणतीही गोष्ट काढताना
हो. आणि काय?
काय नाही. गणपतीला वगैरे काय असं गौरी वगैरे बसवता काय, मोठ्या तुम्ही? आता सण जवळ आलाय ना, गौरी, गणपती.
आमचात काय नसतंय आम्हीं लिंगायत हाय त्यामुळं, आमच्या काकू पण काकू त्यांच्यात बसवायला सुरुवात केल्या काकून.
हा हा.
त्यांच्यात असत्यात मोठ्या गौरी.
हा.
ते रात्रीचं सगळं खेळ बिळ तेन असतात त्यांच्यात.
असतंय काय, तुम्ही का करत नाही.
आम चालत नव्हतं ना त्यामुळे आम्ही काही सुरूच केलं नाही परंपरा ते कायमच करायला लागते ना त्यामुळ.
हा हा.
त्यामुळ तिकडच जातोय आम्ही आता, एक वर्ष झालं एकवर्षं मा पुरच्या वर्षी गेल तो, आता ह्या वर्षी पण जायचं तिकडचं.
हा हा.
त्या मुळं काय गं स्वत घरात फक्त आम्ही गणपती बसवत आणि गौरी असतात त्या हेज्या तांब्याच्या.
हा हा.
तुमच्यात?
आमच्यात गणपती श शाहाडूचा बसवतोय आम्ही, आम म्हणजे रंगीत गणपती चालत नाही आणि ग कवर बसवतोय आणि डेकोरेशन वगैरे असतंय
मग आमच्यासारखंच क तुमचं पण सेल
हा ते गंगागोर पण एक असते आमचे काही जणांच्यात दोन असतात गंगागोर
आमच्यात पण एकच असत
हा काही जणांचे आता नुसते मुकवटे बसवतात
होय
मुकटरी तांदळ हातकून उुभ्या गौरी करून साचा करून त्यात बसवतात.
हम्म हम्म..
असं असतं.
हो प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असतता.
हां आणि काय विशेष काय पदार्थ वगैरे काय बनवतात काय गणपती गौरीला असं मोदक वगैरे पण होता ना कसं उकडीचे मोदक बनवताना तांदळाचे बनवता काय गवा्हाच्या पिठाची.
आम्ही उकडीचेच बनवतो.
नाही उकडीच्या मोदकामध्ये पण गव्हाच्या पिठाचे तांदळाचे
घावच्या पिठाची स्कीम.
हा हा आम्ही पण गावाच्या पिठाचेच बनवतो तांदळाचे काय एवढे खास आवडत नाही ते एकदा केला होता ट्राय केला
पीठ पीठ खाल्लं ग तच लागते ते
हा त्यामुळे ते चांगलं वाटत नाही इतकं म्हणजे त्याच नाव आहे पण त्या मनान ते काय आवडलं नाही एवढं
होय
हा
हम् हम्
त्यामु मग आम्ही तेव्हापासून आपलं नेहमीचीच पद्धत बरी वाटते्या
होय तेच की
हम् आणि काय चाललंय हा
आज काय रेसिपी मग सोवपा गला
सुपाकाला अजून काय ठरवलेल नाही जरा रविवार असल्यामुळे सकाळी दोन तीन बारे भाज्या भाजी सुकी परोठे
हम्म हम्
असं का झालं बटाट्याचे परवठे केले ते
हा हा
बटाट्याचे पुरवठे कसे करता तुम्ही
आंबे आहे पीठ म पीठ घ्यायचं गवा्हाचं त्याच्यामध्ये कांदादा ओवा हळद बटाटाची सून कोथिंबीर, मिरची
हम्म हां...
परत जिरे आणि धने.. हे सगळं टाकून हेे करायचं, पीठ मळून घ्यायचं का झालं
हां आम्ही पण तसंच करतोय तुमचं आहे. ना तीच पद्धत आहे.
हम्म हम्म... छान लागतात तसे दधाई सोबत पण छान लागतात. सॉस सोबत
हो.
ह
मग तुम्ही कस दहीसोबत खाता काय सॉस सोबत ह
ई सोबत सॉस सोबत खवडतं सॉस सोबत
हा
तस पण खातय आम्ही तुम्ही
आमचं पण तसंच आहे.
हां हां एक पराठा खाल्ला की गार ज होते.
नाही तसं पराठा एक पराठ्यात नाही गार होतं.
आम्हाला एक पराठा खाल्ला की लगेच पोटात गचवते जास्तच नाही बटाटा सगळंच मिक्स असतं ना
हा बटाट्यामुंळं पोट पॅक होतंय
होय त्यामुळं बर्डे भहिण कधी केलाय काय? तुम्ही भजी... हम्म हम...
बटाट्याची भजी काय? ते हाय हच्यात. पिठात ओवा घालायचा.
तसे नाही आहेत. किसायचे बटाटा आणि मग करायचे
हो नाही नाही आम् काय केले. नाही
बडा त खिसायचं, तांदळाचे पीठ पण थोडं तांदळाच पीठ लावायचं त्याला आणि मग.. आप रेग्युलर ह्याच्यामध्ये बेसनपीठ मधे घालून मग ते भईसारखंच करायचं फक्त खिसायचे बटाटे.
हा हा
आणि वाळले राहावे म्हणून तर तांदळाच पीठ थोडं टाकायचं. ते पण ते छान होतात खुसखुशीत हो
हां हां
करून बघा ते पण छान लागते.
हो. नक्कीच ट्राय करू
हम्म हम्म... आणि.. का एकदा हे पर हे धपाटे हे जे. तिकड मिठाच्या पुुऱ्यासारखं अस ते पण काय कनिक घेऊन त्याच्यामध्ये बु का ओवा, जिरपूड, धनेपूड, गरम मसाला
हां हां
ते सगळं घालून पीठमळून घ्यायचं
हा हा
आणला आटायचं
हा
लाटायचं किंवा त्याच्या अशी पुरून लाटून त्याचे छोटे छोटे हे पाडून पुऱ्याग तळायचे
हा हं.
असं करते आम्ही. तुम्ही करता का नाही मग?
होय करतोय की.
हं हं. तुमची पण हीच रेसिपि काल बनवली होती आम्ही.
होय होय हीच आहे रेसिपी आमची पण.
धपडतीन बनवता का नाही तुम्ही?
होय बनवतो की.
हं हं. थापड्याला पण काही सेम असंच करतात फक्त वेग प्रकारचे डाळी घालात बघ.
धपाट्याला काय हरभरा डाळीच पीठ जरा जास्त येतय.
हं.
च कोणत्या तिखट पुऱ्याला जरा अ गवाच्या पिठाच्या करायच्या असत्यात. आणि बाकीच ज्वारीच पीठ वगैरे काय घालायचं नाही.
हो तेच की. आणि काय करता तुम्ही?
आणि काय पनीर वगैरे, शेवग्याचं सूप.
हं हं.
शेवग्याच सूप पण छान करतोय आम्ही.
हं.
एकदम त्यात सगळं मिर वगैरे घालायचं, शेवग्याच्या साली काढून छोटे छोटे तु तुकडे करून, त्यात अर्धी वाटी चार शेवग्या असल तर त्यात अर्धी वाटी मुगाची डाळ अ मसूर डाळ घालायची. आणि चार मिर आणि मिरची, वगैरे घालून एकदम शिजवून तीन चार शिट्ट्या द्यायच्या. आणि नंतर ते मिक्सर मधनं काढून परत मो हे ज पुरण वाटायचं चाळन नसते काय त्यातून ते सगळं गाळून काढतोय आम्ही. आणि परत त्याला एकदा तडका द्यायचा असं कधी म्हणजे लाल मिरची असल्या तर लाल मिरच्याच. हिरवी मिरची असली तर हिरवी मिरची चिची अस तडका द्यायचं म्हणजे छान होतय ते. टेस्ट होतंय. मीठ वगैरे घालायचं जरा.
ह ह. हं हं. करू आम्ही. एकदा ट्राय करू रेसिपी.
तसं केसासाठी पण चांगलं असतंय.
शेवगा केससाठी चांगला असतोय ना.
आणि सूप पिल्यामुळं काय होतंय? अ आपलं घसा वगैरे असं कणकण आले असेल तर असं छान वाटते नाही. असं घशाला शेक बसल्यासारखं.
तर भरपूर चांगलं आहे ते.
हं. डाएट साठी पण चांगलं आहे.
पोट गच्च होतंय आणि
होय.
ठेऊ काय? हा हा.